वाज येतोय मॅडम?
येतो येतो बोला पटकन हूं! नमस्कार, नमस्कार बोला हो छान हे. छान हे, छान हे आता आपल्याला ना आपण आरोग्यावरच बोलूया.
हो चालेल ना चालेल तेच म्हटलं अ सध्या त वातावरण पण थोडं दूषित झालंय. त थंड गरम, थंड गरम झालंय त्याच्यामुळे म्हटलं. अ काय कुठे बाहेर गेलं तरी का सहनच होत नाही बाहेरचं वातावरण काय झालंय काय माहित. तेंच ना सगळे आपली जीवनशैली हो.
ती तशीच झालेली आपली, आणि पहिल्यासारखी प्रतिकार शक
प्रतिकार शक्ती पण कमी झाली आहे, त्याच्या नेमकी कुठे क ह तेच आता आम्ही पण इकडे अ म्हणजे. मुंबईकडचं वातावरण आणि नाशिकचं वातावरण त्याच्यामुळे बरच फरक आहे इकड.
वेगवेगळ्या ठिकाणी आपण राहतो ना तर त्या च्या मुळे आपल्याला ते त्रास होत असतो तर त्यामुळे आपलं जे शरीर आहे ना तर प्रत्येक ठिकाणी आपण फिर तो ना वेगवेगळ्या ठिकाणी तर त्यामुळे ते प्र ठिकानी अडजस्ट करायला त्याला वेळ लाग
बराच वेळ लागतो खरंच आहे आणि ते म्हणजे आपले. प्रतिकारशक्ती एक तर एक खा खाण्यापिण्यामुळे असेल किंवा काही घरात बी अ घरातल्या घरात. राहून राहून, तेच तेच त घरातल्या वाता तावरणाशी म्या हे नाही होत होते आपलं.
हो हो आणि कस. की आधी कसं प्रतिकार शक्ती इतकी जास्त होती लोकांची. आणि किती धुळीत वगैरे सुद्धा ते बसायचे आणि.
काम उठण्याच्या झोपण्याच्या सवयी पण त्यांच्या म्हणजे व्य व्यवस्थित होत्या.
हो म्हणजे रात्री आठ वाजता तर ते झोप पून पण जायचे सगळेजण, अजूनही गावाकडे झोपतात.
तसंच वातावरण आहे, चार म्हणजे त्यांना उठवायची गजर लावायची अजिबात गरज नाहीेये. ते कश. ते त्यांना जमतं अजून पण ब म्हणजे बरेचसे लोक बघितलं मी गावाकडचं वातावरण. अगदी घड्याळप्रमाणे त्यांची सगळी क काम व्यवस्थित टाईम वेळेवर अगदी होत तज असतात त्यांची सगळी कामं
हो त्यांच्या शरीरालाच घड्याळाची सवय होऊन जात ते जशी काई आणि तेवढी झोप त्यांना खूप चांगली मिळ
पुरेशी असते त्यांची झोप का काय चाललंय ना आता हे म्हणजे आप प मोबाईलमुळे रात्रभर जाग ठेवत नाही ते बघत राहतात झोप कधी म्हणजे की वेळ चालला जातो तरी ती झोप येत
हो हो नाही दहा नंतर जर आपण झोपलो ना तर ते आपल्या नय का मेंदूमध्ये ते रसायनच तयार होत नाही ना ज्याला आपण काय म्हणूया आनंदाचे जे रसायन तयार होता आनंद तयार करण्यासाठी त ते तयारच होत नाहीत सिरोटीन वगैरे म्हणतात ते तर ते तयारच होत नाही तमं त्यामुळे अ हे सगळे दुष्परिणाम आपल्याला दिस
हो ते सवयीच सवयी नाय राहिल्या ना शरीराला त्या गोष्टींची त्या म्हणजे बिघडत चाललंय म शरीरातलं मशीनच आपलं मशीनच अ हे बिघडत चाललंय.
आणि आपण खरं बघत ही नसतो बरं का नुसतंच बोट फिरत असतात त्या मोबाईलवरून
मोबाईल वर तेच हो सगळीकडे तेच चालु ये. बरा त्याच्यासाठी आपल्या आपल्या शरीरावर नियं त्रण करायसाठी सगळीकडे म्हणजे असे नवीन नवीन काय म्हणतो त्याला कार्यशाळा उघडलेल्या ये.
हो.
त्यांच्यावर आपण अ पर म्हणजे असं आपलं जीवन परावलंबी झालंय. की स्वतःहून कायं निर्णय नाही घेऊ शकत दुसरे जे सांगतील ते आपण करतोय असं झालंयं ते
हो ना आणि मग ते वेगवेगळ्या कंपन्या असतात म वेगवेगळ्या पावडर बनव तात आणि मग ते नायं त्या देतात आपल्याला पण आपल्याकडे नैसर्गिक संपदा एवढी आह
नैसर्गिक असून सुद्धा आपण बाहेरचे घेत असतो म्हणजे म हे असत आपल्याक
हो. अहो कधी कधी असं होत की काकडी खायचीये गाजर खायचीये फ्रीज मध्ये आणून नुस तच ठेवतो आपण खायला सुद्धा वेळ नाही मिळत किंवा आळस करतो आपण
आळस खरं म्हणजे त आळस ते बाकी काही नाहीये आळसये सगळ्या गोष्टी मध्ये जो खरं त महत्त्वा चं आपलं पोटच ये पाणी, झोप आणि ह्या दोन तीन गोष्टीच जर आपण वेळेवर केल्या ना व्यवस्थित त कुठलाच आजार काय कुठ कुठलाच म्हणजे मानसिक त्रास आपल्याला होणार नाही पण त्याच नेमकी त्याच गोष्टी आपण टाळतो. मुद्दामून टाळतो की काय असं होतं आळस असतो आपल्या कायंत
नाय आणि तो इत का जास्त वेग झालाय कामाचा त्या वेगामध्ये आपल्याला तहान लागलेली कळत नाही का भुक लाग लेली कळत नाही नं म आप काहीतरी ते चिप्स वगैरे खात राहतो. आणि कळतच नाही आपल्याला म्हणजे कि आपल्याला आता पाणी प्यायला हवय आता तीन लिटर, चार लिटर तरी पाणी गेलं पाहिजे. पोटामध्ये आपल्या आहे की नाही ते बाहेर पण निघालं पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना सगळं माहितीय पण आपण करत नाहीये.
करत नाही आणि कस बाहेरचे पण आकर्षण असतना जास्त कुठे खाल्लं, बाहेरचं खाल्लं, काय खाल्लं ते. ह्या जे बाहेर जास्त बाहेरच आकर्षण असतं खायला खायच्या, पियच्या घरात तेवढं चांगलं बनवू शकतो आपण पण ते कंटाळा करतो कधी, कधी
हो ना आणि त्यामुळे ना स्थुलता पण वाढलेली आहे बघा
हो बरच, बरच वजन वाढलीय अगदी हो सगळी कडे अगदी तुम्हाला प्रत्येक नाक्या, नाक्यावर तुम्हाला आरोग्य ते हे जस हेल्थ क्लब वगैरे अस दिसत तिल सगळे.
हो, हो आणि महिलांचं कस चालण पण कमी झालं ना आता. आणि सगळ्या घरात पण सुखसोयी आहेत तशा.
सगळ्या सुविधा मिळत गेल्या सगळ्या त्याच्यामुळे शरीरात का कामच काही होत नाही आहे.
हो ना, हो ना आणि मग ते हळू, हळू, हळू, हळू वजन वाढ
वजन वाढ जात आणि ह मानसिक, मानसिक पण थोडं हे झालेलं आहे मानसिकतेमध्ये पण महिलांच्या बसून, बसून काय ते मोबाईल घेऊन किंवा टीव्ही समोर चोवीस तास बसून राहा सहा, सहा तास बसल्यामुळे पण ते वजनाचं काहीच करू शकत नाही आपण.
हो हो. आणि म्हणूनच थोडासा व्यायाम पण केला पाहिजे प्राण काय म्हणतो आपण त्याला अ वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे शारीरिक आहे ना ह शारीरिक व्यायाम पण झाले पाहिजे आणि असे आपण थोडे, थोडे पाण्यामध्ये काही, काही गोष्टी पण घेतल्या पाहिजे सरबत सारख्या गोष्टी
हो सरब आहे आपल्या आहे न नैसर्गिक भरपूर आहेत काग जेवढं खायचं जे तेलकट पदार्थ खायपेक्षा ते ते तरी खाल्लेलं चांगलं ना.
काय झालंय क जीवनसत्व म्हणतो ना म्हणजे आम्ही लहानपणी अगदी चिंचा खायचो लिंबू असे हे जे खायचो ना त्याच्यातून ते क जीवनसत्व मिळायचं पण आता ते आपल्याला मिळतच नाही त्याच्या गोळ्याच घ्याव्या लागतात.
त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात आणि बरेचसे बाहेर देशात आलेले आता मा बाजारात गेल्या ना बाहेरची फळं वगैरे भरपूर आलेली. पण ते एवढी महाग आहे की ते आपल्याला परवडत सुद्धा नाही आणि मग ते आपण औषधामध्ये त्या गोळ्यामध्ये तेच आपण आपल्याला शरीरात घेत राहतो. त्याच्यापेक्षा जे आहे नैसर्गिक ते खात नाही आपण.
हो आणि पेरू वगैरे मध्ये तर किती व्हटॅमिन सी आहे.
भरपूर पण खरं तर कसं आहे ना मॅडम बाहेरचे फळं खायला पण आज काल भीती वाटते ते सगळे ते औषधाची फवारणी वगैरे सगळं काय भाज्या, पालेभाज्या वगरे पण काय काय म्हणजे खूपच झालंय बाहेर
हो ना झोपण्याला वेळ नाही, उठण्याला वेळ नाही. असं झालंय आणि जोपर्यंत नोकरी असते, तोपर्यंत नुसतं घड्याळावर पळत राहायच शरीराकडे लक्ष नाही द्यायचं मशीन सारखं पण मशीनला सुद्धा मेंटेनन लागतो ना त्यामुळे आपल्याला हो आणि जेव्हा मोठा आजार येतो ना मग आपल्याला असं वाटतं, अरे हे तर माझ्या हातात होतं पण गेलं त्यातून माझ्या
तेच ना मग, आपली दवाखान्याची बिलं भरा.
हो, जेव्हा खूप वजन वाढतं तेव्हा ग्रॅम-ग्रॅमने कमी होत त वाढताना पटपट-पटपट वाढून जातं.
तर पण कमी करायला खूप नाकी नऊ ये मग काय का काय ते क आणि, ते आपल्याला कळत नकळत होत, आपल्याला कळत सुद्धा नाही की अरे मी तर कसं काय एवढं झालं मी
नाई आपण त्या वेगात असतो ना? वेगामध्ये असतो, नशा असते ना ती कामाची.
कामाची आणि आपण म्हणतो की मी तर करत होते मी तर खात होते व्यवस्थित सगळं काय होत होतं पण नेमकी वेळ त्याला म्हणजे चुकीचं खातोय चुकीचं करतोय तेच आपल्याला कळत नाही.
हो. कमीत कमी मुलांना तरी आपण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत घरातलं अन्न दिलं पाहिजे तयार करून किंवा, फ्रेश अन्न तयार करून दिलं पाहिजे. जेणेकरून मुलांमधली तरी प्रतिकार शक्ती राहील असं
जेवणाचा त्यांचा शाळेतला डबा दोन तीन व्यवस्थित आधी- तुला म्हणजे आमच्या वेळेला तरी गुळ-पोळी किंवा असं काहीतरी म्हणजे पौष्टिक यायचं आता तर दोन मिनिटात आई मॅग मॅगी बनव कंटाळते सकाळी उतरते उठते कंटाळने मॅगी बनव हे बनव पिझ्झा किंवा पास्ता काय देऊन ते न खाणारे पदार्थ देऊन देते हो ना तेच मैदा जास्त प्रमाणात जात
मैदा पांढरे पदार्थ गेले ना की आपोआपच ओबीसी तेी म्हणजे वजन वाढण्याचं
ते विषच सांगितलंय ना पांढरी पदार्थ विषच आहे. साखर मैदा मीठ हे ते सगळं. बिस्किट वगैरे खाणं पिणं तरी आपल्याला. म्हणजे आपल्या आपण बोलतोय आपल्याला माहिती म्हणून आता ते तरी आपण कमी करू शकतो. तो म्हणजे आहे कमी आहे तर ते सगळ्यांनाच नाही सांगू शकत आपण,
हो ना जीवनशैलीमुळे होणारे हे सगळे आजार पण आहेत. आणि ते आपण टाळू शकतो, थोड्या थोड्या वेगळ्या सवयी तयार केल्या आपण. लवकर झोपण लवकर उठण जरी केलं तरी, सुरुवात आपल्यापासून करायला लागेल. नाही खरंचय ख करूया सुरुवात आपण तुमच्याशी बोलून छान वाटल मला खूप छान, धन्यवाद.